हॅलो हॅलो
हम्म बोला की.
हं काय चालतय
काय नाही बघा हा वरायला असलेले तुमचं काय चाललेय
काय नाही पाणी झालं
काय असं करणार
आ
आत्ता घ राहातस
हॅलो अध परश ह बोल की हॅलो हो त्या काधी झायला का ब कध झाला का ब तू जाणार काना लावल
हो
हम्म
हॅलो हॅलो
हॅलो
हा अगं चालू आहे बोलकीी काय नाही आवराय लागले
हा आवतल
कानाल लावलंस का हा नाही आता करणार आहे बघ तुझं काय चाललंय आणि
पुर कानंद विष्णवे
चालते अविराज गेला ते
दृषी
ट्यूशन अभ्यास कर
हा आणि सचिन
काय चाललंय
हा ह हा काय नाही हाच आवडलं च पाणी हातात फलकून कोणगी पप्पा पंढरपूरला गेल्यात
होय हा हा हा गेलेत का किती वाजता गेले किती वाजता गेले म्ह
सकाळी गेले सहा सहा वाजता गेले सकाळी
सहाजता गेलं व बर
लत्या बाबूला आला आहे ग बबूला आलाय ताई आलत्या हा हा बघाश
कधी आला.
तो काल सकाळी आला या हाय हाय दोघं बी आलेत. हम्म दोघं भि इकडं आलीत मगा जरा जेवलीत बसलीत गेलीत.
अ ह
आणि काय तुझं काय चाललंय
काय नाही आता स्वयंपा
हा
का
हा हा.
हम्म.
हम्म
आता नाईट
आणि काय कवत्याल फोन केलतीस.
होय काय आता सकाळी.
कवत्याल फोन केलतीस काय?
हो केला होता की.
हा.
सकाळी केला होत ग.
हा हा.
हम्म हम्म काय पाऊस चालाय वाटतो तुमच्या इकडं.
होता मगाच्याळ आत्ता गेलाय बाहेर.
होय हम्म नाही तुम तुमच्याकड कट पाऊस चालू व्हय.
होय हाय पाऊस बी जरा आता उघडलाय. मगाशी न्हव होता आता उघाडलाय.
या ना दोन दिवस, दोन दिवस झाला आहे पाऊस.
हम्म दोन दीस.
हॅलो.
आहेत त्या सगळे बरे आहेत ते काय त्यो ह हे क करत नाही बाई तो. वाचत नाय काय नाय काही सांग सांगणार असत त्याला. हां बोल की. असं का व्हयाला लागलंय त्या हा. हा बोल हम्म.
हॅलो. हॅलो.
ह अग आवाज तुझा येईनास की माझा येतोय तुला.
येतोय येतोय बोल.
हां येतोय.
हम्म.
हा येतोय आली आली काय? काय नाय. आता काय हे भांडी जरा घासायची ही करायची बसलो होतो जरा. हां अ जरा कस आश. तेच व्हयाला आले तेच आले म्हणून बसलो होतो. हम्म. आता हे करायची भांडी जरा घासायची हे करायचं. तुझं आवरलं. हां. हम्म.
हॅलो.
हा बोल की.
स्वयंपाक झाला का म्हणटलं
स्वयंपाक नाही अजून घातलं अजून नाही केलं तुम्ही घातलेस
नाही आता मी चहा ठ ठेवलाय. मग चालू करायचा. चहा झाला की चालू करणार म्हणलं.
आता किती वाजता येते आवि?
आवी दहा वाजता
होय आरुष्य असेल काय करायला आले आरुष्य हम्म सचिनची नाक ते का दिवस प नाहीहत आहे ह झोपले ते
हो झोपलेत
हा हा ह आणि काय
का
आं काय हा
काय करा
काकी वयती तिकडे मी इकडे आलो चपरात काकीच की तिकड हयती
हम्म निंग
ह त्या सगळे आवरायला लागले त्या कोण काय कोण काय करा हा आहेतित आहेतित आहे काकी बी आल्या ते आ बी आहेत ते कण हम्म होय
आणि टल
काय म्हटलं
हा हं
हॅल हॅलो
हां बोल की
लाली कुठे गेली
आला आली ती सगळी आहेा तिकडे मी इकडडे आली पुरगं गेले तिकडं आता सगळे द लोटून कोण काढायले कोण काय करायला लागले मी आली इकडे काकीन चड देऊ काय
काटन
हॅलो देव काय देव काय
हा देखे
हा ते काय गय बसर काय बोलायचं नाही काय त काय आहे किती काय मग बोलच काी नाहीला क हॅलो काय चाललंय काही नाही काय चाललंय आमचं काय चाललंय काही हाय हय बरे
हा तशी येतात आहे का तुम्ही दोघी पण
नाही शेत तिकडें आलोय जरा पाठीमाग आलोय तरर केले जरा ते शेतात जरा आता दिडका घटलाय गवारी जरा घटल्या वांगी लावायचे अजून मिरच्या जरा लावल्या ते हाय हाय जरा बारीक हाय
हं हं ह
तर बर
चा चाल
तुमचं काय चालय
काय नाही ब चाललेलं आता आवरायचं स्वयंपाकेतन करायचं चाललं होतं
हम्
म्हणलावरावर ताईचा काय फोन आलता बर का
ताईचा फोन आलता सकाळी हाय बरे हम्म हाय बरे ज्यव बी बरी आहे ज्यवचा काल फोन आलता अ त्या काय जाणार जाणार म्हणल्या तुळजापूरला काही गाडी मिळाल नाही.
हम्म हम् हम् तुळजापूरला जायचं आहे त्यांना
हा जाानतय.
नाही त्यांच्या घरात नाहीत का सग
घरातले हे दोघं आणि ते दोघं आणि अस्मिता एक आणि समोर एक असं जाणं वाटतं.
अच्छा ह.
मला पण म्हणाल ती चल म्हणून म्हच गा आणि कायच गाडी मी मावत नाही मी म्हटले आणि काय म्हटल्या दुसरी गाडी मिळाली नाहीत. त्याड्या काढलाी ड्रायव्हर मिळाले असं काय काय झालं त्यांचं आणि म्हणजे गर्दी पण लय असते आता जरा कमी येऊ दे म्हणले.
हम्म.
मुन् नाही नाही रायला त वा जात बोघ.
चाल ते चालते आणि काय?
आणिी आज बबलो आलता.
होय हा आई बोलली बबलो आणि वहिने आल्या होते्या म्हण.
होय आलत बसली ती बाई काय काय सांगू तुझे देवाचं आहेाय बरं. होय जेवाचलीच काय काय सांगत हो लागल.
हम्म त्यावेहिणी हैदराबाद कडचे आहे तर म्हणलं त्यांना ते बा बालाजीच ह आहे ना सगळं.
होय होय हां.
हम् बालाजीच त्यांच्या घरातलं हे करतात हम्म.
हां चांगलं त विचर हाय हाय बर आहे.
ोघं पण जॉब करतात काय आता काय?
नाही नाही ते एकटाच करतय जॉब म्हणजे काय असं. फिरून काय काय करते.
हम् आणि त्यांना त्यांचं झालं का कायतरी परीक्षा होत्या कसल्या हे.
हे काय आम्हाला माहित नाही कार घरीच आहे म्हणल. जायेत नाही हम्म. घरीच आहे म्हणली घरीच असते हम्.
इथंच आहेत का पुण्यात आता
पुोणे तच की पुोणेण्या त सा हा. आता जाऊन तिकडं सामान झालं म्हटली. तिकडे गेल त म्हणा मग ममी प्पा आताग नाही म्हणजे आता काय गेल.
आता ते जवळ पण नाही ना सारखं जायला.
होय तेच घ विचारला मी तर आता नाही म्हणलं सहा महिने झाले म्हट. इ ला मम्मी पप्पाातन बर आहे का? फोन करत असेल की ह. हो दररोज असेल फोन होई ना हा फोन करत असेल.
पाहायचं ते
हा आहेा आता तर बरं खर तरी स्वाक्ष असतेच बाई त्यांच्या पाया
होती नाही तर परत हे होते म्हटलं ना त्या
हा ते असं ब जमनीवरती तसच पायास होय मिळालेली की रूम मिळाली.
झाल्या कशी
अजून हयच हाय त्याता ब उद आहे. दोन दिवस करणार आहेत वाटत सगळ साहित्य आणणार आहे तिकडें. मजात हा. ते हाय त्यावढच सगळं हे करून घेतो अंजली जरा मदत करल. असं म्हणतो त्या मला काय एकटिवा होतय असं म्हणतो त्या ह् बगूया काय काय करते.
हम्म
आणि त्या्याला काय क नई
होय केला होता असतो तर संध्याकाळी करते मी काल काही जाऊबाई आल्या वाटत माझ्या त्यानां डिलिव्हरी झालेल
हा हा
हम्म त्यांना आणलं मग गेला होत तिकड आई् ते सांगितल्या
शेतात जातं त्या वाटत
आता चालू करायचंय चहा झालात शेतात शेंगा केल्यात म्हटल्या
ह हं
हम्म आता आता काय पावसामुळे थांबले म्हणल्या शेंगा घातल्यात आणि ऊस काय असतोच
हां हा होय ऊस का आहे ऊसाला काही हे कराय लागत नाही
हम्म
शेंगा ब केल्या का
हो
मग काय एकट्याच हया जाऊन करते ते काय
नाही नाही करायला दिलंय ना ते वैभव भयास म्हून आहे ते हम्म
हां हं
ह त्याने आणि त्याचं पण कराला घेतलं आमचं पण घेतलं तात्या असतानाच दिलं होतं त्यांना करायला
होय ह ह हू हू
त्यांना पण होत नव्हते ना आता आजारी असल्यामुळे मग त्यांनी त्यांना करायला दिल्थ हो पाणीपिणी त्यां पाजायचं करायचं त्यांच्याकडेच होतं आता तर सगळंच दिलेय आई फक्त आतात
हा हा हा
हम्म करतेत त्यांच त्या यामात त्या जात्यात हो त्या गता क जाणारच आहे उष्तात म्हण हच्यात म्हटल्या त्यांना बसलं तर मग करमायचं नाही घर हे होईल खायला उटल
होय होय
हम्म आता बघू आणायचं म्हणते दिवाळी ला गणपतीत ते
होतं तिकडं हम त्या रात्यात हेकी
गौरी गणपती करायचं म्हणलं पाहिजेत की यायला